हॅल हॅलो! हॅलो!
हा हॅलो सागर डी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा रे हॅलो सागर
हॅलो!
गुढी पाडव्याचे हार्दिक शुभेच्छा रे.
हा हा,, अरे अमोल तुला ही गुढी पडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आहेस.
मस्त आहे रे, आजचा दिवस इतका छान आहे ना सकाळपासून घरात सगळीकडे उत्साह आहे.
हो ना. आमच्याकडे पण आईने लवकर उठून गुढी उभारायला लावली खूप छान सजवली आहे यंदा.
संअअअ.... काय काय लावलं गुढीत?
नेहमीप्रमाणे काठी, त्यावर रेशीम कापड साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, आणि फुलांचा हार वर चांदीचा कलश ठेवला आहे, तुझ्याकडे कसा आहे?
आमच्याकडे पण तसंच,, आईने खास पिवळं रेशीम कापड काढलं आणि दारात रांगोळी पण खूप सुंदर काढली.
हॅलो!
हं बोलणा रे. फोटो बघायचेय तुला?
हा ना.
हो हो काढलेत, तुला पाठवतो नंतर व्हॉट्सअप वर.
हॅलो!
अरे मी काय बोलतहे, मी बोललो काढलेत, तुला पाठवतो नंतर व्हॉट्सअपवर फोटो. आवाज येतोय ना, सागर.
पाडलेस का
हॅलो
हॅलो
हा येतोय का आवाज मी काय म्हटल काढलेत फोटो. पाठवतो तुरा व्हॉट्सअप वर नंतर.
हो हो चालेल. पाठव नक्की मला बघायला आवडेल.
आणि काय आज काय खास जेवण केल का?
अरे विचारू नकोस आईने पुरणपोळी बटाट्या ची भाजी कडी आणि शेवयांची खीर केली आहे.
वा माझ्या आवडत सगळ. आमच्याकडे पण पुरणपोळी आहे मी तर दोन आधीच संपवल्या.
स्वाहा तू आणि पुरणपोळी म्हणजे वेगळीच लव्ह स्टोरी आहे.
अगदी खर तुझ काय प्लॅन आहे आज.
माझच काही खास नाही थोडा वेळ नातेवाईकांकडे जाऊ आणि संध्याकाळी मित्रांसोबत भेटायचा विचार आहे. आणि जत्रामध्ये फिरायला जायचा विचार आहे आज.
छान आपण संध्याकाळी भेटू का?
हो ना नक्की भेटू जत्रात जायचे आहे.
आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये कस वाटत?
परफेक्ट किती वाजता?
साधारण सहा वाजता चालेल?
चालेल मी वेळेवर येतो.
ठीक आहे आणि हो आज कडुलिंब आणि गुड खाल्लास का?
हो ना आईने सकाळीच दिल म्हणाली की आयुष्यातील गोड तिकट अनुभव प्रतीक आहे.
हो. मला पण सांगितल होत भर खरच सणांमागे किती छान अर्थ असतो ना.
हो ना अगदी आणि नवीन वर्षाची सुरुवात पण याच दिवशी होत. ते म्हणून वाटत.
हो रे काही रेजोल्युशन केलस का व यंदा
हो ना ठरवलय की यंदा फिटनेस वर जास्त लक्ष देणार जिम जॉईन करणार आणि रनिंग वगैरे पुल्स वगैरे त्याच्यावर जास्त भर देणार
वा मी पण विचार करतोय आपण दोघ मिळून जाऊया का जिमला.
चालेल ना लवकरच जाऊया मस्त आयडिया आहे. एकमेकांना मोटिवेट करता येईल चांगलं होईल मग.
आणि कामाच काय चाललय सध्या?
ठीक.
काय बोललास? हॅलो.
हॅलो.
काय बोललास पूर्ण बोलणारे. हॅलो. काय चाललय सध्या विचारत? सागर. कुठे हाय?
आता घरीच आहे तसं.
हम्म. माझं पण तसच पण आज सण असल्यामुळे सगळं विसरून एन्जॉय करतोय.
चालू आहे आता हळूहळू. ऊन जास्त पडतय बघ घरीच
माझं पण तसच रे. बरोबर आहे. आज असे दिवस हॅलो.
हॅलो.
हॅलो. सागर.
हा.
आणि हो. तुझ्या घरी काय पाहुणे आलेत का?
आले होते ना पाहुणे. त्यांना पण जेवण वगैरे छान झालं. त्यांच्यासाठी मग त्यांना जेवण वगैरे करून दिला. मग ते परत गेले घरी.
छान. आमच्याकडे पण आज सगळे जमले आहेत.
असं आहे का कितीक पाहुणे आले होते मग घरी?
हा खूप भरपूर पाहुणे आले होते.
असं आहे का, चांगलं आहे. मग जत्रा वगैरे भरतो का नाही तुमच्याकडे?
हा भरतो ना. गुढीपाडव्याचा फेस्टिवल भरतो आमच्याकडे.
अस.
हा.
गावातच की दुसऱ्याकडे?
गावातच भरतो. आमच्या गावातच भरतो.
मग असं आहे का. मोठी जत्रा आहे मग तुमच्याकडे.
हम्म. मग नक्की सहा वाजता कॅफेमध्ये भेटू.
हा चालेल. सहा वाज
का जत्रा मध्ये भेटायचंय.
हॅलो.
हा. कॅफे मध्ये भेटू? की, जत्र्यामध्ये भेटू?
जत्रेमध्ये जाऊ ना संध्याकाळी.
हम हम, तस जमलं तर लवकर ये हा.
आता थोडा ऊन पडत आहे जास्त.
हा. तस जमलं तर, सहा वाजताच्या अगोदर ये.
हा हा.
आणि काय अजून बाकी परिवाराला आणि तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या एकदा.
हा तुला पण आणि तुझ्या परिवाराला पण खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या.
आणि काय मग अजून? काय चाल
काही नाही बस आता. संध्याकाळी जत्रामध्ये जाण्याची तयारी.
मग जत्रेच्या फिरायच. काय काय घेणार जत्रेमध्ये? काय विचार केलाय, काय घेऊ काय?
घेऊ ना आता जत्रा मध्ये. पालखीत बसायचे नियोजन ब्रेक डान्स मध्ये अ नाव मध्ये बसायचे नियोजन आहे.
तुझे काय नियोजन केलंय जत्रा मध्ये.
आमचे काय मस्त पैकी आज तू येणार अजून मित्र येणार मित्रांसोबत फिरू मस्त मस्त पैकी एन्जॉय करू. एन्जॉय करू म्हटलं जत्रामध्ये फिरू मस्त पैकी एन्जॉय करू.
हा हा तसंच करायच आहे आता.
हम्म. काय मग अजून काय कामकाज काय चालू आहे. फक्त गुढी पाडव्याची तयारी क काही नवीन अजून.
आता नवीन तर काही सध्या नाही आता गुढी पाडवायची आहे म्हणून आज त्याचीच तयारी चालू आहे आज.
हा बरोबर.
संध्याकाळी जत्रेत जायचं.
हम्म.
काय खायच हा काय खाऊ खायच त्याच नियोजन. कशात बसायचे कोणत्या ओडण खोटलामध्ये बसायचे त्याचे नियोजन.
हा बरोबर काय नाही बाकी.
मग संध्याकाळ झाली का मस्त तयार होऊन निघायचय जत्रेमध्ये फिरायला.
काय नाही बाकी मस्त नियोजन आहे आता बघू आता संध्याकाळी भेट तो तेव्हा.
हा ना.
हम्म.
इथे जवळच एक आभला म्हणून आहे त्याला पण घेऊन जायचं आहे.
हो हो हो घेऊन जाऊन त्याला पण घेऊन जाऊ.
किती वाजता आता सहा वाजताच्या अगोदरज निघू हा.
इकडे एक आंबाच्या झाडाखाली काहीतरी विकतात ते घ्यायला गेला असं वाटतं. तु शेतामध्ये दिसला मला थोडा
हां हां बरोबर. काही नाही आता, हां अर्धा मिनिट
चाललं मगं संध्याकाळी भेटू आप
लेल तुला एक पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!
ओके, तुला पण शुभेच्छा गुढी पाडव्याच्या.
ओके, बाय, टाटा, भेटु
भेटू
या बाबां.